ह
हॅलो हॅलो
हॅलो हा आतां यांला ह मी ते सांगत होते की ते कॉन्फरन्स फॅश बोर्डच हा यांला कायं हॅलो हां आलांय की आहे की नेटवर्क मध्येचं आहे मी हा आतां तरं हॅलो हां आतां आलांय कायं हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो हा यालाय ककी मला माझा आहे ना का हा यालाय काय हॅलो
हा आला आत्ता आला बघ
हा आता आला काय ह ते एखाद्या वेळेस जरा होते नेटवर्क
हा
ते मी सांगत होते कॉन्फरन्स डॅशबोर्ड म्हणून ऑप्शन आहे ना
हा
हा त्याच्यावरती जाऊन जनरेट रिपोर्ट केलं ना तर म आप ले कॉल किती झाल्यात किंवा त्याच कसं काय काय ते किती इफेक्टिव्ह झालंय. आणि ते चेक झालेत की नाही ते पण तिथं म्हणजे दा
म्हणजे कॉल चेक झालाय का किंवा आपला कॉल इफेक्टिव्ह झालाय का ह्या सगळ्या गोष्टी दिसता
हा होय होय दिसतात. म जे म्हणजे कॉल जर चेक झाला नसेल ना तर मग अजून म्हणजे दाखवत नाही ते चेक वगैरे काय नाही ते. आणि एखाद्या वेळेस जर आपला म्हणजे कॉल रिजेक्ट झाला असेल तर तो का रिजेक्ट झाला आहे हे पण तिथं येतय.
बर म्हणजे आपलं परवाच जे बोलणं झालं ते रिजेक्ट झालं ते तुला म्हणजे त्यांनी तिथ दाखवलं का रिजेक्ट
नाही रिजेक्ट नाही झालय रिजेक्ट नाही झालं फक्त आता कसं असतंय अजून चेक झालेला नाहीय तो कॉल फक्त किती मिनिटाचा कॉल झालाय. आणि ते बोलणं किती इफेक्टिव्ह वाटलंय हे एवढं ते मिनिटामध्ये दाखवतय. म्हणजे आता सध्या तर एवढंच दाखवा लागलंय अजून ते चेक झाल्यावरती करळणार.
बरं!
म्हणजे किती काय आहे किंवा कोणत्या कॉलला किती पेमेंट पडेल म्हणजे पेमेंट पडल्यानंतर कोणत्या कॉलला किती पडलंय वगैरे असं दाखवत.
हा हा.
एक प्रकारे रिपोर्टच असं.
चांगला आहे खरं हे.
हम्म! होय म्हणजे आपल्याला समजतय पण आपलं कोणतं बोलणं करेक्ट नाही आहे वगैरे.
बरोबर बरोबर मी हे ऍप किती पण लोकांना सजेस्ट करू शकतो? तोय किती पण लोक हे ऍड होऊ शकतात. आणि त्यांना कंपल्सरी नाहीये. की त्यांनी समोरच्या व्यक्तींना ऍड करायलाच पाहिजे.
हा नाही कंपलसरी नाहीयेत. किंवा तुम्ही फक्त क्त म्हणजे सांगितलं की असं असं आहे आणि कॉल रिसीव कर फक्त.
हा!
हा म्हणजे हा गुगल फॉर्म वगैरे भर वगैरे असं काय नई म्हणजे कॉल करून ते टास्क त्यांनी करायलाच पाहिजे फॉर्म कंप प्लिट करून त्या टास्कला जॉईन केलंच पाहिजे अस काही नाही. जर तुम्ही मम्मीचा तुमच्या फोन वरती जरी घेतला. ऍप, आणि तिच्याशी बोलला.
हा बर! मग त्या दैनंदिन चर्चा जरी असतील तरी सुद्धा त्या चालतात.
हम्म चालतय होय.
बर! आता हे कॉलिंगचा टास्क आलाय ना? का ह्याच्या आधी पण झालेला टास्क?
अ ह्याच्या आधी अ म्हणजे आता किती काहीतरी चार का पाच महिने झालं चालू आहे. पण मला तर म्हणजे हा फर्स्ट टाईमच आलाय परत मला नाही येणार जे एका व्यक्तीला एक प्रकारचा टास्क एकदाच येतोय परत येत असत नाही हम्म म्हणजे आता सध्या क नयी माझ्या त्या माहितीत तरी काहीतरी नऊ प्रकारच्या प्रोजेक्ट वर काम चालू आहे
हा हा हा
हा आणि काहीतरी अक आठ भ प्रकारच्या भाषांवरती चालू आहे अ पण सुरुवातीला किती कोणती मराठी सिलेक्ट केलतो
हा हा हा
आता म्हणजे ते पर्सनल अ फ प्रोफाईल सिलेक्ट केलता ना तुम्ही ते भरताना त्यात आपण सांगितल आपल्याला कोणती कोणती भाषा येत्या वगैरे हम्म मग ते कोणती भाषा सांगतोय त्या भाषेनुसार आपल्याला येतय मी जर इंग्रजी सिलेक केलो तर मग इंग्रजी टास्क वरती जे काय चालू आहे हा ते येणार
बरोबर आहे म्हणून ते मध्यंतरी एक आठवडा एक कुणालाच कार्य आलं नव्हतं
हम्म हा होय ते नाही ते पहिला कसं प्रोग्रे काय म्हणतात त्याला त्यांनी चेकिंग वैगरे करतात ना कोणाचं काय आलं वगैरे मग त्याच्यानुसार त्याने पुढे देतात ते जरा मग प्रोसेसमध्ये थोडा वेळ जा आता ना हं एक एक जण कस अ अ नंबर वगैरे वेगळा देत्यात करतात वेगळं
हम् माझ्या सारखं हं हं माझं तसच झालं ना नाही ते म्हणजे चुकून गुगल फॉर्म मध्ये मी नंबर दुसरा टाकला आणि मी ऍड पण म्हणजे त्या नंबरन झालो आणि ज्या कार्या ऍप मध्ये जो नंबर चालू आहे त्या नंबरन मी ग्रुपमध्ये ऍडच झालो नाही म आज ग्रुप मध्ये ऍड झाल्यावर मग मला लगे
हम्म हम्म ते होतंय म्हणजे लक्षात येत नाही ना एक एक जण काय करत्यात भरतात आणि ते कसं होते एखाद्या वेळेस जरा सर्व्हचा वगैरे इश्यू असला तर आपण ते म्हणजे रिफ्रेश करत नाही ना म रिफ्रेश रिफ्रेश केल्यामुळे पण लक्षात एखाद्या वेळेस कस ज ऍपला पण इश य जास्त जण युज करत असतात त्याच्यामुळं मग ते दाखवत नाही असं पण होतं किंवा अपडेट नसते अपडेट करत नाही आपण वेळेवर अपडेट पडल्यावर असं पण होतय ह बाकी का खरं म्हणजे टास् ण किंवा पेमेंट वगैरे कधी काय असं चुकत नाही जे काय आहे त्याच वेळेवर व्यवस्थित मिळतय म्हणजे सांगितलं एक आणि करतात एक असं नाही काय
काही नाही चांगला म्हणजे आपण सजेस्ट करू शकतो ोय ना समोरच्याला तसं असलं तरच
म्हणजे असं नाही कि बाबा हा केलंय आणि म्हणजे फस वगैरे वगैरे दिच नाही अस काही नाही त्यामुळे आपण बिनधास्त सजेस्ट करू शकतो
च महत्वाचं आहे
हम्म होय म्हणजे एकेकाचं असतं ना असं की हा बोलले आणि येत नाही वगैरे येत
होय
असं काही नाही ह आणि आपण असं मेन म्हणजे आपल्या फ्री टाइम मध्ये कधी पण
कधी पण करू शकतोय आता बघ क किती वाजल्यात आणि आपण बोलायला लागलोय टास्क आपला करायला लागलोय बोलणं ते बोलण होतता आणि टास्कप क प्लेटलाय हम्म
हम्जे कसं असं त्यांचं मेन पॉईंट काय आहे ज्यांना म्हणजे काहीतरी म्हणजे नाही आहे काम किंवा घरी बसून करायचा वगैरे मग त्यात न होऊन जाते असं म्हणजे ते मेन पॉइंट आहे
हा बेरोजगारांना बाबा फुल ना फुलाची पाकळी का असना रोजगार होऊ दे हा
म्हजे पहिला म्हणून त्या जसं गृहिणींसाठी पहिला असं बेस्ट अस के जे त्यांना घरी बसल्या होऊ दे तेमुळे्हा
चांगलं आहे खरं केंद्रात गेलेली गणेश
केंद्रात मला आ तर आठव ना पण मी केंद्रात कधी गेल तो
मग सेवा जप
सेवा हा ते असते एकी घरात जेवढं काय वेईल ते बसून नाम स्मरण ते
हा
हम्म ते जाणं आरतीला आधी ते घरापशी होत तिथ रोज जात होतो की
हा आता लांब पडत आहे ना ही इकडची लूप लांब आहे
हम्म होय आणि छान पण झालत सगळं रुटीन ते बसलेलं रोज आवरायचं जायचं तिथं जास्त कोणाला माहत नव्हतं ना होय होय तिथं जास्त कोणाला तिथलं माहित पण नव्हतं त्यामुं पुढं होून कसं काय आपल्याला होते तस सेवा घेत घ्यायला लागलेलो आरती घेय लागलेलो पण ते एक जरा ते एक मस्ती केली
हम्म हम्म
मगं आता तुम्ही मला सांगा म्हणजे अ कपल आहे. ह आणि त्यानी आरती घेतल्यात घेणार आहेत
हा!
आणि त्यात तुम्ही एका पुरुषाला दिलं आणि तिघं जण आरती घेऊद्यात म्हटल्यावर चालेल काय!
नाही असं कसं होईल कप ल आहे तर मग त्या जोडीनच आरती घेतली पाहिजे तिसरा व्यक्ती मधी कसं येणार
झालं तर मग काम करा म्हटलेत मी ते दोघे घेऊत आणि
हम्म तसं एखाद्या वेळेस चालेल पण ते तिघांनी आरती करणं ते कम्फर्टेबल नाही वाटत.
मग नंतर काय म्हटले नाही निम्म निम्मत तस नको ते दोघजण करू देत आणि त्यांच्या बाजूला ते म्हणजे ते व्यक्ती थांबू दे आणि अ तो अ कापूर घेऊन ओवाळू होते
हम्!
मग ते म्हण म्ह अस नाही चालत म्हटलं काहीतरी नियमट वगैरे आहेत मग कमी म्हणजे ते कपल होताना त्यांनी नैवेद आणलेलं मग आम्ही कसं करत होतो केि जणी नैवेद आणतात ना ते आरती घेऊ देत आणि जर त्यांची इच्छा असेल की दुसरं कोणी घ घेऊ दे किंवा म्हणजे हिनी जास्त वेळा घेतल्यात तर दुसरं कोण घेऊ द्या असं त्यांनी म्हटली तर मग त्यांना द्यायचं
होय! म्हणजे सगळ्यांना संधी पण मिळत्या कारण नैवेद्य काय ठराविक लोकांचाच असतोय पण अ आरतीला येणारी अशी कितीतरी लोक असतात की बाबा ज्यांना इच्छा असत्या आज माझा बड्डे आहे आज माझा चांगला दिवस ज मला आरती मिळाली पाहिजे.
हम्म मग ते कपल कस त्यांनी अ काहीतरी सरकारी नोकरीला त्यांनी म्हणजे ज्यांचा नेवेदेतांना त्यांच्या घरचाच होता ना आणि नय नय नैवेद्य काहीतरी आम्ही आणटलेलो हा हा आम्ही आणटलेलो आणि त्यांनी आधीच सांगितलेलं त्यांचा काहीतरी बड्डे होता का लग्नाचा वाढ दिवस काहीतरी होता मग त्यांनी घेऊ देत असं म्हण झालंत आणि त्यांना आम्ही उभा पण केलोय
असस्ते
पाच मिनिटं कमी येत मी उभा पण केलोय सांगा लागलोय आणि ते एक आहेत ते व्यक्ती मला मग तस सांगित ल्यावर मग डायरेक्टर म्हटले तुमच नियम त्यांनी बाजूला ठेवा आणि काय म्हणायचं नाही सगळेजण होतेत त्यांच्यात मला अस
हम्म हम्म
मगं काय म्हणजे बोललो नाही त्यावर पण ते जरा असं मनात न उतरल्यागतच नाही कायच बोललो नाही मं अस मनात न उतरल्यागतच झालं ते ते चालू केले खरं ते असं नसतात केंद्राच्या नावावरती ते वेगत चालूय
असूदे जाऊन
हम्म ते खर तसं म्हणायला त्यांना वेळे वरते हा होय होय करतोय की
हम्म असू दे घरात जेवढे जमन तेवढं करायच कायसो आम्ही घरात पण आहेत.
ते आहेत क सगळीकडेच आहेत त्यांचं काही नाही खरंज त्यांनी काय केली व्यवस्थित केली नाही अ कधी कधी महाराजांना आरतीला नैवेद्य पण नसतो ते